हा बोल न ग काय म्हणताय
अग मी तुला काय म्हो याच्यासाठी फोन केला होता की आपली पी एस सी परीक्षेत सी ग्रुपमध्ये ये नां जागा निघाल्या आहे
हो का
हो तर तिच्या म्हणजे भरपूर पार्ट आहे त्याच्या साठी जागा आहे कर निरीक्षण कर विभागक अजून आयटी आणि अजून क्लारक च्या आहेत. अशा आहे. जागा चांगल्या पद्धतीच्या चांगला चांगल्या जागा आहेत भरपूर म्हणजे चारशे पाचशे जागा आहेत त्याच्या आणि हो त्याच्यामध्ये आपलं मराठी सिलेबस मध्ये मराठी, इंग्रजी बुद्धिमत्ता आणि अ इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र अर्थशास्त्र पण राहणार आहे.
हम् हम्म हम् हम्!
तर मराठीमध्ये व्याकरणामध्ये आपलं अ समनार्थी शब्द विरूधार्थी शब्द अ पुन्हा समानार्थी, विरुद्धार्थी अजून वाक्यप्रचार काल प्रयोग प्रश्न अर्थ खूप जरा वाटत ते सर्व राहणार आहे इंग्रजी मध्ये ग्रामर जाणारे गणितामध्ये आपला नफा तोटा अ ना नफा तोटा सरळ व्याज काढणे नफा तोटा काढणे. पुन्हा अंक गणित सरासरी काढणे शेकडे वारी ते सर्व राहणारे आणि बुद्धिम जपण्यामध्ये आपलं नाही का दिशा दिशा ठरवणार नाही का ते मग त्या वर राहायचे आपल्याला ते सर्व देशाचे घड्याळाचे राहणारे काही आणि हे पण काय म्हतर आपलं क्रमवारी लावणे ते राहणारे. आणि झाला इतिहासामध्ये आपले मराठ्यांच युद्ध! सतराशे अठ्ठावन्न, सतराशे सत्तावन्न सालचे. पुन्हा त्याच्यामध्ये इतिहासामध्ये आपलं भूगोल तस इतिहासाचा शोध कोणी लावला काय ते शिव शिवकालीन इतिहास मध्यकालीन इतिहास पूर्वकालीन इतिहास राहणारे राहणारे आणि भूगोलामध्ये आपलं भूगोल जस हे अ नदी, पर्वत उमचं एव्हरेस्ट, ध्रुवय ते नाही का! ते सर्व अभ्यासक्रम त राहणार आहे अस राज्य शास्त्रामध्ये संसद, विधानसभा, आमदार राज्यसभा लोकसभा त्याच्या वती राहणार आहे.
हम्म हम्म हम्! तू केलंय का मग काही प्रिपरेशन?
नाही ग आता प्रिपरेशन नाही काही केलेलं चालूच राहत पण आता काल पासून फॉर्म निघाले. आणि त्याची शेवटची जागा शेवटची तारीख आहे, ना सतरा जुलै दोन हजार सो्वीस आहे. आणि सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात परीक्षा होणार आहे.
हा का हम्म हम्म हम्म!
आता त्याचे चार्जेस असतील पाचशे किंवा हजार असतील पण म्हटलं कालपासून आता आज जा आज चाल का म आज जायचं भरायला जायचं पण आता बघू माझं मिच घरी मी जाते त्याच्यावरती डिपेंड राहते आता.
हम् हम हम् हं!
हा!
हा मग तिथं सायबर कॅफे असेल जवळं भरून टाकायला पाहिजे हों ना!
हा ते सात इथून आहे खरं जवळचे पण कस दऊ भरून हे करूया. मणलं भरून घ्यावा जेवळ ते होईल
हा मुकायत र
आयडिया पण येते आणि तेवढंच आपल्यासच मनाही लागून जातं असं
हम्म
अ म तगून जातो ना
त्या स्पेसिफिक टॉपिक दिलेले असतं का याच्यावरती क्वेश्चन येईल असं
नाही का नाही हा हे राहत ना टॉपिक्स राहत ना म सिलेबस म त तुरा ना ख बोल दे आता मराठी वाकचा वाकू प्रचार म्हणजे वाको प्रचाराचा जेवढा काही अभ्यास असेल ना तेवढा आणि समानाचे शब्द वेत शब्द म्हणजे चौद रुपये ते समरणार्थी काय ते पर्ण प्र्रयोग मध्ये भाव् प्रयोग भावे प्र्रयोग कर्मप्रयोग कर्तरी प्रयोग ते सर्व राहतो
हा का
हा नेच माहिती आम तर माहितीच प्रेझेंट टे्स पास्ट टेम्स फ्यूचर टेम्स इनडायरेक्टली इनडायरेक्टली अ ग्रुप फ इ द ट यांड तेरा तसेल
हो का
हो
इथून पुढची जनरेशन खूप लवकर एक्झाम क्रॅक करील आहे ना
हा एकदम लवकर ना आता सगळं ऑनलाईन थ्रू होतं ना ग आता एक्झाम्पल ऑनलाईन थ्रू राहणार आहे आणि इंटरव्ह्यू पण नाही काहीच नाही फक्त ऑनलाईन थ्रू आणि डायरेक्ट लगेच एक्झामचा रिझल्ट
हा हा म्हणजे एक्झाम दिल्या दिल्या लगेच
हो त्याच्यामुळे ना एकदम मस्त जाणार आहे एकदम व्यवस्थित अे आपलं टायमिंग धावेल आपण खरं जसं काही करायला लागत हुशार होतो आपणण उयग नाही करणार
खरंच आहे म्हणजे आता पाहिलं ना आत्ताच्या खेडीला आपल्यापेक्षा मोठ जे होते ना ते कुठेतरी गव्हर्नमेंट जॉबला तो मंथन जो होता बघी एकदम स्ट्रॉग वाला
हा हा हा
मंथ गव्हर्नमेंट जॉबमध्येध्ये आ गं त्याची बहीण गव्हर्नमेंट जॉब
एक मिनट आहे तू मंथन शिंदे बापरे मला नतो माती
अगं तुम्हाला कसंल तर इस्ट चला कशल त्यांनी रिक्वेस्ट वाठवलेली होती ऍड झारा नंतर मग बोलत बोलत त्यांनी सांगितलं तो गव्हर्नमेंट जॉबला आहे त्याची ती बहीणती बघ एकदम स्ट्रॉग ती सुद्धा गव्हर्नमेंट जॉब लागलेली
बापरे वाटत नव्हती अ त्या्याच्याको पाहून म्हणजे ऍक्च्युली ना तो पण मला इं्स्टाला ऍड आहे पण असं डायरेक्ट कडे बोलणं बि नाही नाही झालेलं
पेमेंट वमेंट पण चांगलं आहे म्हणे एक लाखाच्या आसपास पेमेंट आहे त्याला
बाकरे म्हणजे अगला कुठे येतो
हम्म काहीतरी एअरफोर्स म कशात तरी म्हटलं बा
बापरे भारी न बोलणारात
तेचत
बरो म्हणजे आपलं आज आपण वड्यासारख्याना गायडन्स नाही भेटलं तर आपल्याला व्यवस्थित आपण त्यावेच ना त्या ववेषीने चांगलं म इंजिनिअरिंग ऍडमिशन घेतलं असत ना दहावी नंतर पाच वर्षची इंजिनिरिंग डिग्री अ कड जर लागेल अस आता हे काय के शिक्षण घेऊन पण काय उपयोग नाही हो आता
नाही तर काय आणि एवढं गॅब झालाय का काहीच हेच नाही
काही हालही करू शकत नाही काहीच नाही आता चार ते पाच सहा वर्षांचा डायरेक् गॅज झालं नाही क आहे
दोन हजार सतरा न आता दोन हजार सत तवीच उजाडेल हा तेस्त
हम् हम ह हम
त्याच्यातलं काही आठवत सुद्धा नाही आता
काहीच नाही आठवते अगं तुला माहितीय का शिक्षण ये ना शिक्ण आणि रियल लाईफ ये ना त्याच्यामध्ये खूप डिफरन्स हो
येस तर
काहीच नाही स्पेशल फायनान्स म्हणलं ना समोरचा प्रश्न ग बँकिंग मध्ये पण लागायला पाहिजे नाही तर मग फायनान्स मध्ये मार्केटिंग मध्ये अरे या ते नकोय डाटा एन्रटेड ठीक आहे पण हे असं याच्यामध्ये नको होय ना
ह नास
असा विषय होतो ना हम्
सगळं जाौघडे
सगळं नाही चांगलंच अवघड झालंय आता करायचं काय असं प्रश्न पडतोय अगं मी हरना सांगतो नाही सगळे मला वेड्यात काढता माहिती का म्ह मस तस नाही आता आपलं माह आपल्याला माहिित ति ना काय होतं काय नाही
तेच तर
यांना काय माहितीय हम् यांना काय माहिती आता ज जॉब आहात इ ठिकाणी आहता पण त्याला एक्सपिरियन्स पाहिजे अरे तुम्ही कोणाला लावून घेतलं तर तुम्हाला एक्सपिरियन्स भेटेल ना
हम्म
ह विनाकारण एक्सपिरियन्स नस काय भेटणार बरं
तेस आहे
तुम्ही तिला सोय स्वय भेटणार आहे का
त्यांना एक वर्ष एक्सपिरियन्स दोन वर्ष एक्सपिरियन्स काही ना काही आहेच
आणि प्रत्येक करून फ्रेशर नको त असत फ्रेशर फ्रेशर फ्रेशस घेतल्याशिवाय एक्सपिरियनस येणार आहे का
फ्रेशर्स मध्ये पण असंय डायरेक्ट ते पास आउट इयर टाक डायरेक्ट पास आउट इयर दिलेलं असत
हो तेवढं इयर त्यांना कंप्लीट पाहिजे तेवढे पर्सेंटेज पाहिजे तेवढं त्यांना हे कायकन
आणि आता आपलं पास आउट इयर झालंय खूप पुढे
हा
मग त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम येतोय खूप गव्हर्नमेंट एक्झामचा तर कधी विचार केला नव्हता नाही तर आमचं विजय विजू पाईक काय किती मोठं होतं माझ्यापेक्षा पाहिलं गेल तो ऍक्च्युअल मध्ये
हम्
मी मा म्हणजे त्याला अभ्यास करायसाठी तो माझ्या बरोबर बसायचा मला सांग म्हणायचा आणि आज कुठच कुठे गेलं आपण जिथे तिथंच
म असे विषया तर ना
ह आणि असे भरपूर जण आहेत त्याजे खरंच बाबा गेले कुठ तरी आणि आपण प्रॉपर गायडन्स भेटला नाही
प्रपर गायडन्स भेटला नाही पण पळाला माग पळल न त्याच्यामुळे अडकाला लागला आता
आणि जर ते प्रायव्हेट जॉब करणारे का आहे ना तर ते काही काही ना बँकेमध्ये प्रॉपर जॉब भेटला
आग काई आमच्या इथ आ त्यांचे मते स तिसरशी कार ना आता कसं कोणाची जमिनी जाईल कोणाची काय होईल कि काय कर दु त्याच्यामुळे त्यांचे काम होऊन गेले आता आमच्या इथे एक आहे ना राहुल नावाचा मुलगा आहेेतो लव्ह मॅरेज गलं होतं आणि ती बाईकवतला ते खूप बँके मध्ये चांगलंय ठिकाणी कामाला लागून गेलेय कोण जंगलत नि केल होत दोघांनी तो कामाला येतो तर ते कसले आपले ना काही रस्ते खोलायचे याचेे कागला येत होतो कि बरायच्या तुम्हाला आणि त्याच्याने रारीतली एक्झाम क्रॅक करून दिली
हा का
हा एकदम हे झालं
नशशीबच बदल
हम्शुधपगला हम्
आपलं स् कुठं अडकलं तेच कळत नाही
आपल्याच टायमिंगला काय माहिती काला आपणच सगं पाह चा डॉक्टर आले राहंडला होते म कर घे तुझी काम आवरून कर् म म्यानंतर म
हा हा चालेल चालेल बाय
बाय हा नाही उठवते ना